गुड मॉर्निंग चहा काय नाही बघा, बसले होते आता.
हा हा हा चहा झाला, नाश्ता बनवत आहे.
हम्म हम्म हम्म वेळ केला, ना नाश्त्याला वाजले किती दहा वाजलं.
हो या सुुट्टी. निवां तास संडे, तुमचा आवरवरला नाश्ता.
नाष्ट्तता झाले. नाष्ट्ता झाला मुलं, नाश् ता करून बाई फिरायला गेलं म्हटलं बघूया काय करायला आहे. करून हो कुठं मग, संडेलाच गेला नाही.
नाही कुठं जायचं होतं हो. संध्याकाळी करायचं काहीतरी प्लॅन रंगकाळा वगैरे जायचं.
ह हा हा हा.
हम्म कुठ्रात
आम्ही शिरोडूनमध्येध्ये राहतो तु कुठं राहता.
कोल्हापूर
हम्म हम् मग काय? तिथंच रंकाळा जवळच आहे महालक्ष्मी जवळ आहे. कोल्हापूरमध्ये पण भरपूर आहे बघण्यासारखं येतोय आम्ही मी आठवड्यातना एकदा तरी गांधीनगरमध्ये येते नं कोल्हापूरला तेन असते.
होय का
हा कपड्याचं दुकान हाय कनी त्याच्यामुळं कपडे खरेदी करायसाठी ये तिथ त हम्म म वाडीला ते नेताय क नाय जवळीत
का नाय ब वाडीला मागच्या वर्षी ला होते मागच्या वर्षी आले होते.
हा हा हा आ हा हा हा
मी पण टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये आहे ना जॉब ला
हा हा हा मग किती दा ड्युटी असतय तुमचं
अ ड्युटी दहा ते दोन.
आ हा मग मुलं घरी थांबतात तुम्हीत
नाय मुलगी एकच हाय आम्हला मग तिचा स्कूलच्या टाईम मध्ये करतोय.
हा हा मुलगी कितीवीलाय.
पहिलीलाय बघा
कितीवीलाय आता पहिलीलाय का शाळेला कुठ त कोल्हापूरमध्ये जाते.
हा इथंच आहे अ एक दोन किलोमीटर आहे घरापासून
हा हा हा हा
हूं तुमची
मग अ माझा आता एकटा मुलगा बारावी झालं एकटा मुलग्याच आठवी झालं.
हो हो हो मोट्टी हाईत की मुल
अ हाईत मोटी हाईत मं आता मुल गिला ते मं येऊस पर्यंत बघायला कोण तुमच्यात घरी आहेत.
नाय ती स्कूलला जाते ना सकाळी आठ ते दुपारी दोन स्कूल असत तिचं
आणि तुमची ड्युटी
दहा ते दोन
हा हा मग
मी हा मी येताना घेऊन येते ऑफिसमधून
आ हा हा हा हा.
हा
अहम्मं मग बाकी शॉपिंग तेनं कुठ करता तुम्ही
गांधी नगरलाच की,
अ हा गांधीनगरमध्ये कुठल्या दुकानात कं जाता
सद्गुरु नाय का ते गुरु मार्केट या च्या इकड
हां
तिथं हा तस म्हणजे अ फिक्स तेच नाय कुठं
अ आराधनामध्ये छान आहेत. महाराष्ट्रामध्ये पण छान आहेत. कपडे हम्म आत आत्ता तरी सेल चालूय.
हा हा हा हो मी परवा गेले होते रेनकोट आणाला.
हां.
हा रेनकोटच घेऊन आल फक्त बाकी काय नाय गेलो.
हा हा हा हा हा
पण शक्यतो अ तिथं गांधीनगरमध्येचं आणते सगळं
आता सध्या बाराशे रुपयेची पेशवाई. चारशे रुपये लाय होय.
हम् हमम् मग तुमचं इकडंच असते का सगळं.
आमचं होय खरेदी तिथंच असते.
हा हा हा.
खरेदी तिथेच असते.
हम्म ह.
पडतय की नाही एका ठिकाणी आणि डझनावरती घेतलं की आपल्याला पण हे होतंय. दिवाळीच्या टायमिंगला त्याचच रेट डबल लावतात. आ आताच आपण घेऊन ठेव घेऊन ठेवलं. तर बरं पडते हा. आवाज तुमचा कट होतय का हा माहिती आहे की ओ. त्या त्या कोण होत्या तुम्हाना.
मैत्रीण माझी ती. हा मी स्कूल म एकत्र होतो. हो हो एकाच वर्गात बँच पार्टनर.
होय अ ह ती पण माझी मैत्रिणीच आहे. इथ एवढा दिवस इथं आमच्या दुकानाच्या शेजारीच होती ती राहायला. आता तिकड माळभग म्हणून हा तिथे जाऊन राहिलं.
हा हा हो हो हो मी आले होते तिकडं त अ भेटलेली माग दिवाळीमध्ये बघा‌ दिवाळीमध्ये. मी तिच्या लग्नाला आलेलो लग्ना पूजा होती ना त्यावेळी आलेल.
ते वाडीलाच होतं वाटतं.
हा वाडीलाच लग्न होतं पण पूजा होती. सत्यनारायण पूजा होती ना घरात. हा मग त्यानंतर एकदा. हो हो हो तिथं काय नाही आहे पण त्याच्यानंतर. तर एक अडीच. बोलवते होती पण मलाच टाइम नसतोय तही. ऑफिस मुळ ना टाईमच नसतोय. आता यायचं म्हणतोय एक दिवशी तिकडं.
हा.
ही
काढायचं खरं एकदा तसच.
होय आम्ही ती माहेरी येत ना.
हा.
वा नाही.
होय हा हा.
त्यावेळी भेट.
हा हा हा हा. ऐश्वरयकड आलात तर या.
हो य ते.
तर यायचं असच इथ इथून कसं. आता ऐश्वर्याचं पण भेट होतंय तुमासनी परत आणि अ हो नरसोबाची वाडीचं दर्शन होतय जवळपासच आहे.
होय होय हो. येते येते का होय होय होय.
दंगा चालूय की काय.
मुलगी तर हो, तिचा पाच वर्षाचा डोस दिलाय परवा. अ हा, मग ते आता ना कस झालेलं, त्रास होतो ना खूप, एक मिनिट थांबा ताई.
हा हा
उठ की, ग बसा ओ, माझं मी तिला करतो म्हणून सांगितलं ना, तुम्ही उठा आणि आवरा जावा, माझं मी बघतो आज तिला ते मला, तू औषध घालत नाहीस तिला, घातलं नाही का काल? संध्याकाळ दुपारी, काल संध्याकाळी औषध घातलंय ऑफिस मध्ये विचारा सरांना फोन करून हॅलो!
हम्म
हा ते जरा दुक ते होय, आता चार दिवस झाले बघा डोस देऊन, तरी पण हा, दुखतयच म्हणते ती.
मग जरा शेका की ओ.
कसं शेकायचं ते?
ब बर्फ बर्फ आपल्या स्टीलच्या डब्यात ठेवा, डायरेक्ट बर्फ पलंच लावुच नका.
डायरेक्ट नाही रुमाल मध्ये घातलेला, मग एक दिवस तिने शे कून घेतली, नंतर नाही शेकून घेतली.
पण शेकायला हे पाहिजे, कारण घट्ट झालं तर ते आणि अ पुढं गाठ हो होत झाल्यासारखं होतंय.
हा हा हा
त्याच्यामुळं, दाखवून घ्या.
होय होय होय
ताप तेन काय आलेलं काय?
ताप आला होता एकदा, मग तो का ताप यावाच लागतोय ना? मग ताप आलेला. मग त्यानंतर आता कालपासून काय ताप वगैरे नाहीए. पण अ ती स्वतः उठून चालतच नाही अजून दुखायलय दुख कालयच म्हणून बसल्या.
तेच ते, त्या भागाला ते घट्ट झालं असेल ते तुम्ही काय करा, ती झोपल्यावर तेन पण बर्प, रुमालपेक्षा पण डब्यात घाला तुम्ही.
डब्ब्यात काय?
हम्म, म्हणजे ते आपलं आपण ठेवून घेऊ शकील.
हा हा हा हा.
तिला कसं सोशील की नाही, तसं ती आपल्या आपण ठेवून घेऊ शकत्या. त्याच्यानं हे होतंय फरक पडतंय, माझ्या पण मुलग्याला छोट्या मुलग्याला तसं झालेलं.
हम्म हम्म हम्म
तो एक पाय पूर्ण खालीच टेकत नव्हता आठ दिवस.
हम्म
म आम्ही
ना तो स्कूल ला कसं जायचं हो, असं केल्यावर.
पण, आता आज उद्या दोन दिवसात जरा सारखं हे करा की
होय
मुलांना दुखतंय ओ ते, कसं आता पहिल्यासारखं कोण अ सिस्टर ते ना जवळ हे करून काय करत नाही, दुखील मुलांना किंवा काय होईल काय? अस करून काय करत नाहीत त्याने काय कुठं काय सापडेल तिथं टोच
आणि त्यांनी कुणाकुणाची दया माया करणार होतय सगळयाना ती सार सगळी मुलं त्यांना सारखीच ना?
होय
हम्म
त्याच्यामुळं जर आप
हो आता तेच आ सुट्टी आहे मला आज दिवसभर तिथेच करणार आहे मी तिचंच
दोन, तीन वेळा क नाही तिला तसच जवळ तुम्ही बसवून घेऊन मांडीवर घेऊन काय करा हळू हळूहळू डब्यात छोट्या डब्यात बर्फ घाला. रुमालमध्ये कसं थंड लागतय लगेच जास्त.
हम्म हम हम्म हम
बोललं लागलं की मुलांना नको होतय.
हा हा हा
हे कसं डब्यात असलं की ओलं काय लागत नाही.
हम्म हम् हम् होय बघते मग तसंच करते मग.
तसंच करा. आणि दाखवू पण घ्या म्हणजे उद्या त स्कूलला तरी जाईल. नाहीत काय आता चालू झालंय मग लगेच आणि शाळेतले काय टीचर लगेच आताच्या काय अभ्यास तर मुला मुलांच दप्तरच ओझ झाल्यात.
होय म काय.
मग त्याच्यामुळं चुकवून आता चालत नाही.
चालत नाही हो आणि सीबीएस ची पॅटर्न आहे ना इंग्लिश मिडियम हाय त्यामुळं नाही चालत.
नाही चालत, चुकून चालतच नाही आत्ताच्या मुलांचं. पहिल्यासारखं काय राहिलं नाही शिक्षण. पूर्ण व्हायल तर अभ्यास मुलं नाही शिकली तर पण ते नावाला तरय ना पाहिजेच बघा.
पाहिजेच हो हो मग काय.
पहिल्यासारखं काय राहिल नाही आता. पाऊस हो तुमच्याकडं?
आज तरी थांबलेला आहे नाही नाही आज थांबलेला आहे. तिकडं?
आमच्याकडे तर पाऊस चालू आहे. बारीक पाऊस चालूय होय.
हा हा हा हा हम्म हम्म हम्म
चावीला तीन पाणी वेळेवर येत
येत एक दिवस एक दिवस गॅप ठेवून येते.
हा हां हां
हम्म येते मी आल्यावर तिकडं होय काय टेन्शन नाही पाण्याचं.
हम्
हम्म हो हो येते ऐश्वरवर्याकडे आले ना येत. की तुम्हाला भेटायला.
हा तिला विचारला की कोण पण सांगतय अनून सोडतात. ऐश्वर्याला ओळखय. ह स्वयंपाक तेन तुमचं? हा हा हा हा
हम्म
हा नन का मुलगे शांत झाली वाटते हम् लवकर उठले की मग अस सु ते आहे खरां
लवकर उठते सुट्टीच शाळा असेल की उठत नाही
होय शाळा असली की शाळेला जायला लागतेय म्हणून उठत नाही
उटच नाहीत
तेच की मुलांचं तसच हम्म आणि काय घरी कोण सासू सासरे ते नसतात. हा हा हा हा हा.